हॅलो
हा बोला
हम्म झाला काय ल स्पी यात स््री आहे
ब ह
जेवण झालं
वर
हम्म काय जेवण केलं तुम्ही
बाकी च वांग भात भाकरी तुमच्या इकडं जास्त हा भरले र मगे तुमच्या इकडे जास्त भाकरी करत नसतील ना
ह मग भाकरी राहते भाकरी पण असते पोळी पण असते गव्हाची पोळी जास्त करून पोळीच असते ज पण काळा मसाल्याच्या भाजी बरोबर भाकरी चांगली असते म्हणून लोक भाकरी जास्त खातात काळामध्ये नॉन व्हेज सोबत
महाराष्ट्रात प्रकृ अस
हो हो भाकरी जास्त खातात तिकडे आता जस जस प्रांत तसे तसे ते खाणं पिणं वेगवेगळं होत जात तुमच्याकडे तांबडा पांढरा रस्ता फेमसचे ताबडा पांडर रस्त
हो तुमच्याकडे काय फेमस आहे त
आमच्याकडे मिसळ फेमस आहे नाशिक ला मिसर मिसर जास्त फेमस आहे आणि ऑर्डिनरी लोक चिकन खातातच आणि आता कोम याचे रेट वाढलेले आहेत ह त्याच्यामुळे लोक चिकन खाण्याकडे जास्त कल असतो लोकांचा
तरी किती रेट झाला तुमच्याकडे तरी
आठशे रुपये मटनचे
हा
आणि अडीचशे रुपये कोंबडी ते पण ते पांढरी कोंबडी असते ना अ ती असते आणि गावरान कोंबडी जचे जवळ जव सहा शेेत ते आठशेेत रुपये
हम्म
हो पण ते लोक जास्त पाळत नाही ना हो पण लोक ते गावरान कोंबडे आता दिसत नाही ना जास्त मग त्याच्यामुळे पांढरीच कोंबडी खातात लोक घेतात किलोवर ती एक कोंबडी जवळजवळ अडीचशे रुपय म्हणजे जसं वेट असेल तिचं त्या पद्धतीने ती हे केले जाते अच्छा पण आता लोक महाग झालं त्याच्यामुळे हेच खातात ना कोंबडीच खातात
ह् आता मटण भाहाग झालेय ना तू आणि रेडओ आणढणार मण माझं पुुढे
हा अजून तर वाटतीलच तस जस आता या वर्षी तर अल्ननोमुळेळे हे सांगितले दुष्काळ सांगितलेलं आहे
बर
त्याच्यामुळं पावसाचं काही सांगता येत नाहीये
हम्म आमच्या इकडे काय पाऊस नाही पऊनच पडले खूप
आमच्याकडे पण ऊनच आहे
हम्म पाऊस नाही झाला काही कालपासून
परवा परवाच आला पाऊस नंतर काय आला नाहीये पाऊस आणि तुमचे काय म्हणतात तुम्ही गॅसवरती बनवतात का चुलीवरती
गॅसवररतीली टली पण आहे घरी पण ती कसं असत आता जरा ग्याची हे मंदीर चालूय ना गॅसला पंचेचाळीस दिवस सांभाळ एक नाईट असत ती चुलीवर करतात तच जेवण असतं ते गॅस व करतात
अच्छा अच्छा सकाळी घाई असते म्हणून
स कामचा
हम्म हम् पण गॅ ए चुलीवरच स्वयंपाक छान लागतो गॅसवर पाकपेक्षा नाही आमच्याकडे गॅस गॅसच असतो चूल नाही आमच्याकडे अच्छा गावी गेलो की चुलीवररत स्वयंपाक आवडतो कवायला तसं पण मोस्टली इकडेच अ हो टेस्ट खूप छान लागते चुलीवरची गॅसवररची नाही च छान लागत पण चुलीवरती छान लागते
हम्म
अच्छा आणि हो हो मटण छान लाागतो चोलीवरच आणि आमच्याकडे ते चुलीवरची मिसळ फेमस असते चुलीवरच मट टन अ असं अस तर लोक ते हॉटेलमध्ये ते जास्त करून तेच दिसत
होय आता हॉटेलमध्ये पण चुलीवरच करत नाही त्यामुळे त्यांनाशी पण गॅस मिळत नाही
हो हो
तुमच्याकडे किती दिवसानी गॅस मिळते ते
तीस का अठ्ठावीस दिवसांनी मिळतोय आता अगोदरगो नंबर लावला का लगेच लगेच मिळायचा पण आता तीस का अठ्ठावीस दिवसांनी मिळतो नंबर लावल्यानंतर
हो ते आमच्या इकडे बेचाळीस दिवस मिळतो
हो का अच्छा
तुमच्या तुमच्या तिकडे असं
आम्हाला पर्याय नाही ना शहरी वातावरण असल्यामुळे चूल आ
कॉलनी मध्ये राहायला आहे का का अपार्टमेंट आहे बर कि थ्री बीएच के टू बीएच के वन आर केी कस आहे
पाचच फाईव बी एच के असं हम्म हो मोठं आहे आमचं कुटुंब कुटुंब मोठं आहे ना असं हम्म
पेशल बेशल रूम असल
हो हो असचछ पाकेट तुमच्या नदीच पंचगंगेला पाणी आहे का नाही
पंच अंगेला आहे पाणी अग तिकडे वारणा वगैरे दूध गंगा आहे ना त्या नदीला पाणी नाही सगळी कोरडी झाली
दरवेेळेस पाणी असतं ते आदा
नाही यावेळी पाऊस झाला नाही ना इकडे धरणातलं पाणी सगळं सप्लाय
संपलं अच्छा आडवलं असेल आडवलेलं पाणी आडवून ठेवलं असेल त्यांनी
आळवून नाही धरणाचं पाणी कसं झालं आता खाली गेलंय त्यामुळे ती बाहेर पण पडू शकत नाही त्या दरवाज्यात हम्म त्यावेळी पाहू चाल नाही त्यामुळे वर्षभरासाठी ते पाणी पुरवठा झाला आता पाणीची कमतरता आहे
हो हो सगळीकडेच पाण्याची कमतरता आहे आता मागच्या वर्षी भरपूर सगळीकडे पाऊस झालेला खूप म्हणजे पिकं फ अक्षरशः पिकांना कोंब फुटले हो ते एवढे
हम्म आता झालं आता उन्हाळा उऊन खूप पडलं ना त्यामुळे जेवढ्या रानाला पाडता पाऊस कधी पडतो या त्यामुळ पाणी जास्त सपुया
हम्
हम्
अच्छा तुमच्या इथं सगळ्यात जास्त कोणते फळ पिकतात आंबा हा हा आंबा जास्त असेल ना कारण बऱ्यापैकी कोकणामध्ये येत ना तुमच्या ते गोवा जवळ पडत तुम्हाला
होय गोवा महाराष्ट्र गोवा या साईड हम्म
दीडशे कलोमीटर लांब आहे लांब आहे आम्हाला
इकडं कोल्हापूर मध जायला लागतं का हायवे ट हायवे ज
अ आजून गेलेल नाहीये नाही माहिती तिकड
् बा
पण छान आहे पण जवळ आंबोली घाट वगैरे ते अ लागत ना काॅ इथं कोल्हापूरला कोल्हापूर वरून जाताना गोव्याला आंबोली घाट लागतो खूप सुंदर आहे मी तेवा बघितलेललं होत इकडून कोल्हापूर वरून गेलो होतो आम्ही अ तर खूप सुंदर एकदम आणि पावसाच
हम्म आंबोली घाट वेगळा आंबा घाट वेगळा.
नाही आंबोलली आंबोलली
ह हां
आंबोली घाट आता काय सगळं अ रस्ते चांगले झाल्यामुळे डयरेक्ट पुणे पुण्यावर म्ह लगेच सकाळ तीन तासामध्ये आपण कोल्हापूर पोहोचून जातो
होय तीन तास म्हणजे एवढे तीन तस जाणार नाही थोड वेळ लागतो तर आता जर ते रोड चांगला झाला त्यामुळे त्या रोड ला ट्रॉफिक जातो हम्म झाला परवा तिकडे गेलो होतो फर््मस ला वातावरण एकदम बेस्ट होत
अच्छा अच्छा हा आंबोली घाट खूप सुंदर आहे हो आता पावसाळ्याच्या अगोदरत पावसाळा सुरु झाला का मग ते झरे वै व सगळं वाहतात आणि फुल जंगल आहे ना.
हो सगळं फुल जंगल आहे एक पण तुम्हाला घर वगैरे काय दि फॉर्मस वगैरे तेवढंच तुम्हाला दिसणार
हम्म हम्म
बाकी काही
हा हा बरोबर आहे.
हम्म
आणखीन पुढे काय म्हणत त्यात नाही आपल्यात तुमच्या इथं वातावरण आहे ना दमट पण येतं थोडंस
होय आता तेच वातावरण आहे आता जवर झाली थोडं एक आणि एक पाच दहा मिनिटां लगेच उघन राल
आणि मी एक ऑब्झर्व केलं की थोडसं या वातावरण तुमच्या इथं गरम जास्त होतं ना ह त्याच्यामुळे कलर खूप लोकांचा डाऊनही असा अ
याचं थोडं वळा
सावळा कलर आहे तस आमच्याकड जे लोक आहेत त्यांचा व्हाईट कलर असतो जास्त
तुमच्या इडचे लोक फक्त घरी असतात
हो मग कामाला जावं लागतं ना
हा त्यामुळे
हम्म हम्म आणि भाषा शैली पण छान असते तिकडची.
हम
भाषा भाषा पण छान वाटते हो छान वाटते. हो छान वाटते ती भाषा तुमचे ते शाहू पॅलेस वगरे रंकाळा महालक्ष्मी टेमपल
हम्म
खूपच सुंदर आहे तिकडचं अ आणि कर्नाटकी लोक जास्त येतात ना तिकडे
होय फिरायला बघण्यासाठी चांगलं आहे कोणाण
हो बघण्यासाठी सुंदर आहे आणि ते दोन नाक टोचलेले लोक जास्त असतात तिथं दोन्ही साईडने का डाव्या साईडने का उजव्या साईडने असतात ते आणि ते मग कोल्हापूरची महालक्ष्मी अ परत इथं पण जाऊन आले की लोक प्रवासाला बालाजीला मग कोल इथं महालक्ष्मीला येतातच लोक
ह मा
अच्छा अच्छा हां हां ओके ते नाही माहिती मी दोन तीन वेळेस आली महालक्ष्मीला तिकडे कोल्हापूर छान आहे एक मस्त मंदिर पण छान आहे आणि बाहेरूनच दर्शन घ्यायला ते दरवाज्याूनच
ह बर ते थोड्या वेळने कॉल कर
हो दहा हजार आहे का बरं ठीक आहे चालेल मग करा मला कॉल ह
हो
खात खात